हॅलो हा भाजी काय बनवला
भाजी भेंडी बनवाय लागलोय
हा
हम्म भेंडी बनावायची आहे.
कसली भरली भेंडी
नाही सुकी करायला लागले.
हा
म्हणजे सकाळची थोडी आमटी आहे, डाळीची डाळ टोमॅटो घालून केले
हा हा
मस्तपैकी भेंडी थोडी करायची. आणखी मग अशी जरा थोडी भेळ आणलेली पार्सल,
हा हा
भेळ खाल्ली थोडी त्यामुळे काही भुक नाही जास्त
हम्म ते वरचं थोडं खाल्लं कि, मग भूक नाही लागत जास्त
हा भूक लागत नाही. आणि त्यात कसं झालेलं सकाळी जरा बाहेर गेल
हा
कर म्हणजे साडे दहा वाजता गेलेलो आणि घरातून काय खाल्ले नव्हते त्यामुळे भूक लागलेली भरपूर मग काहीतरी न्यायचं जात त्यांना बिस्किट वगैरे आदल्या मधल्या वेळेत खायचं म्हणून, पण ते वेळ वेळ पण मिळाला नाही आणि ते न्यायचं पण लक्षात नाही त्यामुळे जास्त भुक लागलेली लवकर जेवलेली दुपारी त्यामुळे आल्यानंतर आज हा जेवणार
ते टाईम टू टाईम असले की मग नाय भुक तेन काही लागतं सगळं टाईमावर होते ना आणि ह्या पावसाळ्यात जरा भूक लागत्याच मग
हम्म अ आणखी काय तुमच्याकडे लग्न वगैरे कुणाचं
होय होतं की दोन होती झाले, काल परवा दिवशी
काय काय केलेलं जेवणात?
हम्म हम्म जेवण अ म्हंजे, कसंय हा खेडभाग येतोय ना!
हा.
त्यामुळे शिरा, भात एका लग्नात शिरा, भात आमटी, बटाट्याची भाजी आणि पापड होते. आणि काल जे लग्न होत तिथं मग बुंदी म्हणजे कळ्या पाडलेल्या होत्या भजी, पापड वांग्याची भाजी, आमटी आण भात एवढं होत.
म्हणजे बुंदी, सुट्टी बुंदी?
हा सुट्टी बुंदी आधी पाडून ठेवली होती ते.
हा हा म्हणजे उसळ अ कोरडी झालेली, कोरडी झालेली असते ती हम्म साखरेचा पा पाक सुटलेला असतो वरण असं पांढर पांढरा.
हा हा तशी होती.
हा म्हणजे ते आधी दोन चार दिवस पाकात टाकून सोडलेली असते.
हा हा.
मोठ्या मोठ्या काराची.
हा हा तशी होती.
हम्म.
छान होत दोन्ही पण लग्न छान झाले.
हम्म हम्म. आणि एक म्हणजे असं आपल्या अ घरासमोरच होतं का लग्नं तीचं? का म हॉलमध्ये
म नाय शाळेसमोर होत आमच्या
हा हा.
दोन्ही पण अ तिथंच होती कुठं हॉलमध्येध्ये नव्हते, असं आपापल्या घरासमोर झालीत. त्यांची एका मुलगीच होतं आणि एका मुलग्याचं होतं.
हा हा हा मग मुलगी छान आहे का दिसायला?
हां आ
आहे दोघी पण आता परवादिवशी झालं ती इथली मुलगी तिला तिकडं कुठं पुण्याला काय तर दिलं शिरवळला.
हा.
ती पण छान आहे सावळी असं आणि काल जे लग्न होतं ती एकदम असं गोरी आहे.
हां हां.
नी मॅडमांच्या पुतण्याचच लग्न होतं त्यांच्या मामाचीच मुलगी आहे ती. चौदावीला काय तर आहे अजून.
हा.
छान आहे दिसायला.
आणखी मेकअप वगैरे तिचा केलेलं का नाही.
होय होय ती मेकअपवाले तेच विषय चालला होता ते तेरा हजार घेत ती पण मेकअप वाली न
आई ग.
एवढं घेतलं आणि ते पण टाइमात आवरल नाही, त्यामुळे अक्षताःचं टायमिंग अर्धा तास वाढवलं होतं.
मग एका नवरीचा मेकअप करायला तेरा हजार?
होय, तेवढं घेतलं होतं.
कसं काय बरं?
आणि पटापटा तिनं आवरलं पण नाही, असं झालं.
हम हम.
काय माहित आवरलंच नाही तिनं, मेकअपवाली एवढ्यासाठी ते असं की पटापटा आवरून, लुक करून बाहेर पाठवाल.
हम हम् हम्.
त्यांच्याकडे सगळं ते असतात ना, काही म्हणजे काहीतरी चेहरात बिघड तेन झालं तर, काहीतरी लावून ऍडजेस्ट
हा हा, ऍडजेस्ट करू शकतात. हा.
हे कालचं जरा, वेगळंच झालं.
आणखी तेरा हजार देऊनच्या देऊन आणि
हा, टाइम
म्हणजे तिला, कोणत्या गावची होती ती पार्लरवाली?
कवठे म्हंकाळची, होती म्हणं.
हा हा.
लेडीजच कोणतर होती. नाव नाही माहित, लेडीज होती.
आणि ते म्हणजे एवढं पैसे द्यायचे तिला, आणि मेकअप, वेग वेळेतपण नाहीच सोडा. आणि एवढं मेकअप ला पैसे द्यायचे ते द्यायचं. त्यापेक्षा जेवणाचा जास्त खर्च केला असता तर, एखादा मेनू वाढवला असता, तर चालला असतं. खरं मुलगी ऑलरेडीच, दिसायला छान होती.
मुलगी दिसायला छान होती. कसं झालं, तिजं तिला आई वडील नाहीत ना त्यामुळं ती मामाची, सख्या मामाची मुलगी आहे. वडील तिचे, दोन महिन्याचे असताना वारले होते. मग त्यांच्या मम्मी पप्पांनी, आईच्या आई वडिलांनी तिच्या आईचं ते लगेच. ती दोन महिन्याची असताना, लग्न लावून दिलं आणि स्वतः तिच्या आजा आजीनीच, सांभाळलं तिला मुलगीला.
हा हा हा हा.
म्हणजे नातीला सांभाळलं आणि लेकीच लग्न लावून दिलं दुसरीकडं असं केलं त्यांनी. मग हे आत आतापर्यंत आजा आजींकडेच होती. आता फक्त हे लग्न कार्यक्रम असताना, तेवढं चुलत्यांकडे गेलती.
हा हा. मग त्या म्हणजे ति ची आईची, लग्न करून दिले तिच्या आईचं तिचं आणि तिझं ओळख आहे का?
होय होय, ओळख आहे. आलती की, लग्नाला. होय, तिला पण दोन मुलं आहेत. खरं तिला चार काका आहेत. तिच्या पप्पाला धरून, चौघंजण काका आहेत. म्हणजे ती मुलगी आहे ना, ती. हम्. असं म्हणजे त्याला, चार मामा आहेत असं.
हम् हम्. पण ते बरोबर केलं ना? ती म्हणजे तिच्या मम्मीचं, त्यांनी दुसरं लग्न करून दिलं.
होय होय. त्यांनी पुढचा, होय. पुढचा विचार केला ना.
हा, तिथं मी म्हणजे करायला पाहिजे, आताच्या काळात म्हणजे असं करायला पाहिजे. परत प्रत्येक सासू सासर्यांनी किंवा प्रत्येकीने असा निर्णय घ्यायला
घ्यायला पाहिजे आणि मुलगी काय दोन महिन्याचीच होती म्हणून स्वतः सांभाळली त्यांनी वडिलांच्या पण तिच्या घरी ठेवली नाही
हा
छान केल आणि त्या मुलग्यानं कसं केल वडील नाहीत आणि आई पण नसल्यामुळेच त्याची सगळी हाऊस केली प्री वेडिंग शुट केल
हम् हा आता तो एक आता ट्रेन खूप आहे सध्या प्री वेडिंगचा
साताऱ्याला गेलतीत प्री वेडिंग करण्यासाठी तेनी
हा हा आण ते
नंतर ते सेम असं टीव्हीत कस ते मुंडावळ्या तिन असतेत ना एक अस न ती एक मोठ्याची माळ पूर्ण कवठे मंकाळाळमध्ये घावले नाही तर सांगलीला जाऊन त्या आणल्या होत्या तसल्या सेम पाहिजे होत्या म्हणून म्हणजे भरपूर खर्च केला तो स्वतः कसा इंजिनियर होता
हा
बा नंतर त्याच दारू प्यायल्यामुळे ते इंजिनिअरिंग दोन वर्ष शिकून सोडला स्वतः ते कॉन्ट्रॅक्ट घेतो घर बांधायचं
हा हा
तीस लाखचं घर बांधलय त्यान परवाच पंधरा दिवसाच्या माग वास्तुक शांती झाली त्याची पण लग्न वास्तुक शांती मोठ्या न झाल्या म्हणून लग्न छोट्यान करणार होते
हां
खरं लग्न पण तस मोठ्यान झाल
म्हणजे वास्तुक शांतीला तुम्ही गेल्याल काय वास्तुशांतीला
नाही वास्तुक शांतीला गेलो बोलेल होत गेलो नाही
म्हणजे मोठ्यान म्हणजे जास्तच खर्च केला असेल ना
हा खर्च केला कारण मुलग्याच एकट्याच लग्न ना सकाळी केलास
हॅलो
हा बोला की
त्यामुळे त्यांनी म्हणजे लग्न छोट केले खर्च भरपूर झालेला आधीच म्हणून
हा
वास्तुकशांती कशा प्रकारे व करतात इकडे तुमच्या तिकडे
अ तेनी काहीतरी ब्राह्मण हे काही चालू हो ना ब्राह्मण आणले होते म्हण येवढ चार्जिंग लावा म्हणव आजांना ते नाही माही म्हणजे ऐकून कळालं की ब्राह्मण आले होते अस टीव्ही बघजा ब्राह्मण आणले होते
हा
आपल्या इथले नव्हते मग ते आजा कडे घे जा
मग ते कुठल्या गावचे ते
अ ते काय नाही कळाल खर बाहेरचे होते म्हण आणि ते काय काय काय काय हे मांडून अस करतात ना
सगळ्या प्रकारच्या पूजा
हा सगळ्या पूजा केलंत्या, दोन दिवस ते होते ब्राह्मण.
हा- हा म्हणजे ते आदल्या दिवशी करायला लागत ना, ते सगळं म्हणजे नवग्रहांची शांती वगैरे
हा,
आणि अन्नपूर्णा मातेची पूजा, अन् कुलदेवतेची पूजा. परत पितृपूजा, पितृशांती असतीया.
हम्म,
ते सगळं करतात ते आदल्या दिवशी, मग आमच्या इकडे पण तसंच करतात ना. म्हणजे आदल्या दिवशी कसं अं, अं थोडेत- थोड्या विधी असतात, म्हणजे थोड्या अ आकार असतात ना, ते रांगोळीमध्ये काढतात. थोडे आकार असतात ते तांदूळामध्ये काढतात, म थोडे गव्हामध्ये काढतात. तात आणि त्या गवव्हावरती पाट ठेवून, पाटावर पान वगैरे मांडून, गहू घालून एक पूजा त्या प्रकारच्या असत्या दुसरी कळश्या पाण्याच्या भरलेल्या सजवून त्यावर ठेवले लागतात, आणि जरा नारळ वगैरे बांधून ते ते पण अशा नऊ प्रकारच्या पूजा माडंत्यात.
हम्, म्हणजे प्रत्येक हेचं कायतरी महत्व आहे.
महत्त्व म्हणजे नवग्रहांची नऊ पूजा, ग्रहशांती करण्यासाठी आणखी अ ते हा ग्रहांचा आकारचा सूर्यचंद्र, मासाचा आकार येतं असतो, हा.
हा -हा, होय- होय ते बघितलंय खरं तेच लक्षात येईना.
हा मग अशा सगळ्या प्रकारच्या पूजा माडंतात आणखी नंतर मग अं अ किचन कट्ट्यावर नवीन गॅस आणून ते अग्निपूजा करतात. आणि ते दूध उतु घालवत त्यावर.
अच्छा.
हा नाहीतर एकेका जागी कसं, शेणी -शेणी आणतात गाईच्या
हा,
आणि चूल आणतात, तयार चूल मिळते ती.
हा,
आणि त्यावरती छोटे पातेलं ठेवून ते शेणी मुळं धुप घालवतात.
हा -हा, अ झालंय बाबा.